कार बसून
होय का ऐक ना आपल्या शाळेमध्ये उद्या कार्यक्रम आहे. लहान मुलांसाठी म्हणजे जी मुलं आता शाळेमध्ये पहिलीच जातील अंगणवाडीत पहिलीच जातील अ लहान मुलांना कार्यक्रम आहे. आता अंगणवाडीत दोन वर्ष हो. मग त्या मुलांसाठी असं छोटासा एक कार्यक्रम घ्यायचा. ठरवलाय मग त्या कार्य मला तू पण ते. छोटीश मुली अलाग
चालले त के जास्त यायचे.
अ सहा दहा टायमिंग दिलय तरी दहा साडे दहा पर्यंत होईल.
बर आणि कधी
हम दोन दिवसांनी आहे अजून दोन दिवसांनी. नक्कीच आहे पण अजून तयारी वगैरे चालले.
बर चालतय जाऊया की
हा आपल्या तर शाळेत तच आहे एक अकरा स साडे दहा पावणे अकरापर्यं जरी आली ना तरी चालते चालेल. फोन कर. ते मग तुला तर तू कर मला चालेल. ठेवू
हठेव